कट झाला हुता... काय माहिती फोन कट होऊन गेला ऑटोमॅटिक
हा... नेट
नेटवर्क प्रॉब्लेम... माझाकडंन चालू होता
अ... तुझ्या नेटवर्क प्र... प्रॉब्लेम... म्हणजे तुझा आवाजच येत नव्हता
काय माहिती... डायरेक्ट कट झाला
तुझे पाच पूर्ण झाले मग... मला केलेले ना... चार... तीन झाले की हा
झाले चार कॉल मग
हा... म्हणून मग मी करून बघितला... नौलेज... तुला मला हे विचारायचं होतं... तुला काय वाटतं शेती योग्य आहे... का जॉब करणं योग्य ए? हा हा हा
बेसिकली बघायला गेलं तर
मग आपल्याला अशी, सत्तर ऐंशी मध्ये भेटशी ना... तरी पण चालेल
कारण... हा
कसं काय
कारण... ए बघा... शेतीत टाक मापन... म्हणजे क्षेत्रफळावर ए... ते की... कितीे हे ती त्याच्यावर ए... पण... अ... शेतीत टाकला आपण पण... जर पाऊस नई पडला... किंवा काई म्हणजे पाऊस नई पडला... तर त्या... त्या वेळेस शेतीचे हाल होतात खूप
हा.
खूप हाल होतात.
पण उत्पन
उत्पन्न मिळालं तर... नाई उत्पन्न भेट तं... पण मग त्या उत्पन्नाला जर भाव नई राहिला तर... मग परवडत नई ना
हा... पण जॉब पण तर सेफ नई ना
हा... जॉब पण कॉन्ट्रॅक्ट ए पण आपण जेवढं काम करू त्याचे... याचे मंथली तर पडतील आपल्याला... शेतीत ती बी गॅरंटी नई है ना
मंथली पडतील... तुझं म्हणण बरोबर ए हा... मी तुला सांगते... शेतीचं कसं कसं आहे... जर शेतीमध्ये पिकवलं तर पिकेल आणि समजा पाऊस पडला... तर त्या दिवशी... त्या वर्षी चांगलं पिकेल भाव असेल... तर चांगला भेटेल. पण पाऊस नाही पडला तर... त्या वर्षी काहीच भेटणार नाई. म्हणजे एखादं वेळेस... आपल्याला जास्त भाव पण मिळून जातो... एखादं वेळेस भाव पण भेटणार नई पण समजा... नोकरीचं कसं असतं आपण त्यांच्यावर डिपेंड ए... आपल्याला महिन्याला सॅलरी भेटणार ए... हा आणि आपण जेवढी समजा तीस हजार पगार ए किंवा पन्नास हजार पगार ए... तर आपण तेवढाच खर्च करणार... तीस किंवा पन्नास
हा
हा... आणि शेतीचं कसं असतं... की आपल्याला माहिती माहित नाई किती उत्प... आपण कमी पण करू आणि जास्त बी करू... तो आपल्या मर्जीचा प्रश्न... आ... असं
हा... आपल्या मर्जीचा प्रश्न आहे पण आपण विकून त्याला जर भाव कमी भेटला उत्पन्न आपण लाखाचा टाकू अ म्हणजे आपण भांडवलाखाचं टाकू पण जर उत्पन्न वीस तीस हजाराच आलं मग त नाही परवडणार ना
अच्छा असं तुझ म्हणणं
आणि ते क्षेत्रफळावर जास्त क्षेत्रफळ राहिलं तर ते परवडून पण जात. की बॉय एवढंच वाया गेलं. काही नाही दुसऱ्या याच्यात दुसरं टाकू पण मग कामी राहिलं तर मग नाही परवडत ना ते.
हा
हा भांडवल साठी जर भांडवल. आधी तयारी राहिली पण भांडवलला जोरधंदा काही पाहिजे.
हा धंदा ठीक ये. धंदा ठीके उद्योग म्हणजे तू धंदा करू शकते पण मग धंदापेक्षा जॉब. बेटर आहे.
मग तेच ना आता धंदा कस आहे. एखाद वेळेस एखाद्याची इन्कम चांगली असते एखाद्याची एकदम म्हणजे स्टार्टिंग. म्हणजे असते ज त्याच्या याच्यावर आहे ना ते आता.
हम्म पण मग शेती शेती आहे त्यांनी मला असं वाटतं शेती. शेती सोबत जो धंदा आहे तो धंदा करावा. म्हणजे त्यांना तिथून जास्त इन्कम भेटेल ना. आणि जर पाणी कमी असेल तर कमी पाण्याची शेती करायची म्हणजे ज्याप. त्याना कमी पाणी लागतं ते कमी पाण्याची पिकं करायची.
मग त्यांना मार्केटमध्ये जास्त भाव तेवढ.
असं थोडी आता सिजनरी फळज घेतले आपण. हम्म जेव्हा बोर असतात तेव्हा बोरीला भरपूर भाव असतो. पण त्याला म्हणजे. त्या त्या मार्केटमध्ये त्या वेळेनुसार तुझं मी म्हण बरोबर आहे. ह आता ड्रॅगन फ्रूट पण आहे बघ.
आणि एकच एकच फळ जर प्रत्येकी एक. म्हणजे आता एक एरियामध्ये एकच फळ जर दहा जण बसले असतील तर त्याच्याकडे जास्त. लगे पुढच्याकडे त्यांना कमी लगेच्या पुढच्याकडे कमी कमी म्हणजे असं. ते कमीकडे बघता ना त्यांना जो महाग असतो त्याचा मग ते तसच परत जातं.
अच्छा मग तुला जॉब सेफ वाटतो?
हो म्हणजे सेफ आहे असं नाही जॉब पण आता कॉन्ट्रॅक्ट मध्येच आहे पण मग. आपल्या स्किल्स आणि टॅलेंट वर पण आहे ना ते. हो
किती पण हे केलं चॉपचं बघ आता कसं आलेलं आहे. आता तुम्ही जेवढे वयस्कर होणार ना. तेवढं तुमच जॉब साठी व्हॅल्यू कमी होणार. असे आहे सध्या.
वय होईल तेवढा एक्सपिरियन्स पण आपल्याला जास्त येईल ना.
हो ते तर आहे आता बघ काय काय आता आ. म्हणजे बघ तुझ्या काकांचे मित्र आहे ना ते मार्केटिंग मध्ये आहेत मार्केटिंग फीलड ला. त्यांचं कसं झालंय जर एखाद्या कंपनीने त्यांना काढून टाकलं. पण त्यांचं वय जर जास्त असेल ना मग वय जास्त आहे म्हणून त्यांना जॉब मिळत नाही म्हणजे पस्तीसच्या पुढे आणि हा पस्तीसच्या पुढे आहे ते चाळीस चा आत आहे तरी पण.
जॉब जॉब भेटत नाही.
हा मार्केटिंग फील्डमध्येध्ये त्यांचे मित्र जे आहेत ना.
हा हा म्हणजे ती फील्ड आहे. फील्ड मध्ये नसेल.
आता फक्त मार्केटिंग फील्ड मध्ये आलेले हळूहळू हे बाकीच्या फील्डमध्ये पण होईल. आणि पुढे चालून मी तर म्हणते ए आय म्हणजे ए आय मध्ये जाने क करिअर केलं ते तर ठीक आहे पण ए आय सगळं खाऊन जाईल.
ह रियलिटी राहणार नाही ना सगळे
हा हा रियालिटी काहीच राहणार नाही असं.
आपण आता टीव्ही चॅनलवरच बघतो ए आय ला स्कोप देतात. पण रियालिटी विसरून जात.
मग आत्ताच आधी आपण बघ
शाळेमध्ये कोणते बोर्ड वापरले जायचे आणि आता डिजिटल बोर्ड येऊ लागले. हां चॉक गेला आता मारकर आला.
म आणि त्याच्यानंत
क्रीन झाली
हा स्क्रीन झाली आणि काही काही ठिकाणी तर डायरेक्ट शिकवलं जातं. म्हणजे मुंबई मधल्या चांगल्या चांगल्या मोठ्या शाळमध्ये जर बघितलं ना तर आऊट ऑफ कंट्री चे शिक्षक डायरेक्ट ऑनलाइन शिकवता.
हा ऑनलाईन क्लासेस. म्हणजे स्कूल पण असते का नाही.
हम्म मी कोणत्या याला मला नऊवीलाच आहे बघ तो धडा. म्हणजे तुम्ही इथून पुढे शंभर वर्षात कसं जग राहील असं. डायरेक्ट त्या मुलीला तिच्या तिच्या घरीच तिची शाळा राहणार आहे. एक रूम असणारे त्याच्यानंतर
हा त्या रूम मध्येच तिचा त स्टडी रूम असेल. अ रोबोट असेल शिकवायला.
ह्ं नववी ला.
हम्म तो रोबोट शिकवेल त्याच्यानंतर परत मग त्या रोबोटमध्ये काही बिघाड झाली तर मग तो रिपेरिंग ला पाठवायचा.
रिपेर आणि रिपेरिंगला पाठवल्यानंतर म्हणजे तर रोबोट काही वेळेस एखकाद वेळेस चांगलं काम करतो एखाद वेळेस. तू शिकवायच राहील काय तू शिकवेल काय?
ह आणि तेच ना मग म्हणजे बघ पुढे चालून जॉब पण भेटणार नाही असं मला सांगायचंय. पुढच्या शंभर वर्षात मग त्या धड्यावरून असं समजत की पुढच्या शंभर वर्षात शिक्षक हा विषयच राहणार नाही माणूस म्हणून
नाही आणि आता ब बघा ग गव्हर्नमेंट जॉब म्हणजे जसं त्यांना नाहीसे झालेले आहे. शिक्षकांच्या सुद्धा कारण प्रायव्टमध्ये भर देतात आणि शिक्षकांच काम काय राहतं त्यांना आणि काम काय म्हणजे करायला काय लावत.
हो गव्हर्नमेंट मध्ये जेवढं गव्हर्नमेंट होत तेवढं आता प्रायव्हेटकडे य कारण प्रायव्हेटला त्यांना कमी पैसा देता येतो ना गव्हर्नमेंटच्या शिक्षकांना पसतीस चाळीस हजार पगार जातो बरोबर पन्नास स तस प्राय ते शिक्षक राहतात त्यांना काय वीस हजारा आत पगार झाला का मग तो फायदा शाळेला असतो ना.
हा वीस हजार प कारण मुलांकडनं सत्तर ऐंशी हजार
हा मग तो त्या संस्थेला म्हणजे त्यांना पैसे येत का शिक्षकांना कमी द्यायचे आहेत. आणि मुलांकडून कशा नाहीतर कशा रूपात घेऊनच घ्यायचे त्यांना. फी ती फी असा
जिल्हा प्राथमिक आता असेल का नाही कारण
हा
गावात एवढे मुलं असून सुद्धा जिल्हा प्राथमिकला फक्त फक्त आणि फक्त एका वर्गात दहा पंधरा
खरंच बोटावर मोजण्या इतकीच मुूल आहेत डायरेक्ट
आणि सगळे एकत्र करून सुद्धा पन्नास साठ सुद्धा भरत म्ह तेे चार वर्ग एकत्र करून
बंद होऊन गेल्या असतील या शाळा.
कारण जो तो इंग्लिश मिीडियम म्हणजे इंग्लि त्यांना असं वाटत इंग्लिश मीडियम मध्ये ह आमच्या मुलांना देतो जास्त इंग्लिश आता इंग्लिशच फ्युचर जास्त इम्पॉर्टंट आहे म्हणून इंग्लिश मध्ये सगळं
पण हे आता लोकांना का बर वाटायला लागलं माहितीय का आपल्या जिल्हा परिषदमध्ये
हा हा
आपल्या वेळेस जेव्हा जिल्हा परिषद होती ना म्हणजे आमच्या वेळेस तरी त्यावेेळेस त्या लोक लोकांनी असं मनापासून इंग्लिशकडे लक्ष दिलं नाही ना. म्हणून आपलं एवढं इंग्लिश म्हणजे माझं तरी एवढं थोडं फार कच आहे म्हणजे आपल्याला बोलता येत नाही नाही का?
नाही बोलता नाही येत आणि
लोकांचा त्याच्यामुळे जिल्हा परिषद वरून विश्वास उडला.
कारण ते त्यांना असं वाटत पेशचे मुलं अस कमजोर राहून जातात आता येणारे फ्युचर साठी
त्यांना माहिती न्हतं गव्हर्नमेंटचा पगार येणारे मग आम्ही शिकवलं नाही शिकवलं तरी आम महिन्याला पगार हे स्वत आपल्याला बोलायचे शिक्षक काही
हा आमला आम्हाला फरक नाही पडत आम्हाला फरक नाही पडत.
हा हे स्वतः बोलायचे. ते आपण ऐकलेले तर मग आता उद्या चालून आपण आपल्या पोराना जिल्हा परिषदला टाकणारच नाही ना. ह
आता आपल्यावर ना घ्या आपण टाकू का?
हा ना मग मी तुला तेच म्हणते ना आपण जे ऐकलेले आहे त्याच्यामुळे टाकणारच नाही ना जिल्हा परिषदला.
मीच मॅड
ठीक आहे थांब ह.
हो